हॅलो हॅलो.
हॅलो.
हा.
हा काय करायला?
काही नाही बसलेलो.
हम्म झाला का अभ्यास?
झाला अभ्यास झाला.
हम्म काय करायला आता म्हणजे सध्या आता.
काहीच नाही आता पेपर झाला
हम्म.
आता काय ना सध्या आराम आहे काय दिवस.
हो का नामदेवचा काय . लांंदेडचं म्हटल
नामदेव चांगलं हे ना.
नाही नाही जायच.
पाहू आता काय होते काय नाही.
हा
मला तुम्ही रेसिपी सांगा.
कशाची रे
अ पुरणपोळीची.
पुरणपोळी का? एक वाटी पण समजा झाली एक वाटी दार.
हाव समजा आम्ही पाच जण आहे पाच जणाचा हिशाबाना
हा एक एक ग्लास घ्यायच तूअर दाळ आणि हरभऱ्याची डाळ घ्याची एक ग्लास आणि दही घेतात. कुकरमध्ये डाळ शिजली की त्याच जे पाणी राहते ते काढून घ्यायचं सगळं काढून त्याच्यानंतर अ दोन नाही
फक्त पाणी काढायचं.
पाणी काढून घ्यायचं चारासाठी आणि नंतर ते ते अ समजा ते आहे त्याच्यामध्ये समजा आपण ग्लासभर डाळ घेते ना तर ग्लास त्यावर थोडं सा आणि जर त्याच्यात मी आजून जास्त साखर टाकून एक ग्लास टाकायचे मग व अजून टाकून द्यायची. आणि शिकायचा चांगलं त्याला. चांगलं असं घट्ट झालं कि मग अ हे करायचं अम पूर्ण काढायचं म. म इलायची त्याचवर टाकायचे.
म्हणजे एक जणां धरायचं आणि एक जणां ते गोलगोल फिरवायचं.
हा तसं करायचं. हम्म आमटी करायची मस्त त्याकी कांदा खोबरं जाळायचं लसन आ आमटी
हा त्याच्या सोबत ना सोबत सोबत खायला हा.
त्यांना लसन, अदरक अ खडा मसाला वगैरे घ्यायचा अगं कांदा खोबरं हे करायचं भाजायचं आणि तेलामध्ये टाक कुन सगळं मिक्स करून ते आमटी होती त्या आपण टाकायचे का अगोदर काढलं नाही का ते पाणी. ते टकून द्यायचं त्याच्यामध्ये हम्म.
त्याच्या मले समला.
हम्म सारा आमले हम्म.
हम्म हम्म आणि ते लाटायचं कसं मग ते कशावर त्याचा वेगळा तवा असते का आपला सादच तवा?
नाही असं नाही साधा असला तरी जमते म सका जरा सा जरा सा मीठ जर सा जास्त टाकायचं थोडं आपण. नेहमी जे टाकतो ना त्याच्यापेक्षा थोडसा जास्त टाकायचं. आणि आ त्यामध्ये जर असं तेल टाकायचं कणकी मध्ये त्या. आम्ही म टाकत असं थोडं र बेसन टाकतं जरा असं त्या कणकी मधे आणि अ मिक्स करायची चांगली अशी हे करायची आणि त्याला असं अ त्या कणकिला असं चुरून चुरून असं थोडं नरम करायचं असतं जेणेकरून पुरण्यासारखं झालं पाहिजे ते. अ हो जरं असं अ दोन असे घ्यायचे बारीक-बारीक. आणि दोन चाक्या करायच्या आणि ते पूर्ण जा गोळा एका चाकीवर ठेवायचा दुसरी चाकी दाबाय हम्म दाबायचा अगोदर पूर्ण म्हणजे पुरण बाहेर नाही आलं पाहिजे. असा आ पो लागतो त्याच्यापेक्षा हळू लाटायच तू पीठ पीठ घेऊन असे.
म्हणजे फुटली नाही पाहिजे.
हा फुटली नाही पाहिजे आणि त्या त्या आपण भाजायची त्याला.
हप्ता भर मग, तुपबी चालते तेलबी चालते.
हो काही प ना आपण मग ज्यावेळेस आपण मग खायला घेतो त्यावेळेस कुट टाकून खायची
हां
हम्म रस करायचा रसाच सीझन आहे तर किंवा मगृ आंबे चारस तरच ह अस का आंबे आणायचे आता रसाचे आंबे हे सध्या अ गावरानी नाहीयच आता खायचं चिरून करायचं रून आंबा चिरायचा चमचाला पूर्चं ते काढून घ्यायचं सगळं काढल्यावर मिक्सर मध्ये हे करायचं बारीक करायचं त्याला. दो दुप आणखीन साखर वैगरे जरास पाणी टाकून अ फिरवायचं असं मग काय आत्याजवळ.
आणि मग खायचं समदया
भजी करायचं नसतं नई तर मुगाची डाळ घालायची दिलाशी वाटीभर आणि त्या काढायच पण आणि नअप मिलशे मध्यि आजार आज कारण की त्याला मिक्सर मधून आदर वादर काढायचं ग्यास ह आदार वजर करायच आणि काणदे चांदी चिरायची जरा लसण लसण भिरायची पेस्ट घ्यायची अ त्याच्यामध्ये बेचंडायच वाटी भर वाटीभर बेसन आणि मुगाची जे आपण अ मिक्सर काढत हो ते ते घ्यायचं आणि कांदा, मिरची आणि लसण जिऱ्याचं पेस्ट टाकून पूर्ण फिटायचं त्यारा मीठ टाकायचं जरासं आणि फेटायचं करतो त्यावेळेस थोडसा सोडा टाकायचा त्याला. तसं आणि हम्म आता हा हम्म छान लागतं मग हम्म.
समजा येथे एखाद्या वेळेस झाला आन अजून एखादी समजा असं ती एखादी नॉन व्हेज मध्ये रेसिपी
केलंच नाहीस
नाही नाही तसं तर काय, हम्म दुसर काय हे पण
पोह्याची रेसिपी सांगा एकदा एखाद्या वळेस पोहे करा वाटतात समजा
हम्म काय नई पुण्यावर हाय ती म्हणणार पाव भरपूर करायचे पाव काढून टाकायचे त्याज्यातल पाहून आणि चिमणी आणि हे करायच त्याच्यामध्ये कांदा आणि ते तेलामध्ये हे असते की ते टाकायचं जिरे आणि कांदा मिरची टाकायच चांगलं फोडगु द्यायची हे ना
हम्म हम्म
बर बर मग काम झालं तर दे म्हंजे त्यांनी नम करायचे त्याच्यात दोन मिनटं होऊसतवर चणे धून घाल जरा
हम्म हम्म.
तुझं तर गे भागे फोनचं ठेवली हे माझं आ खातो मी हे म्हणून केलंय
हम्म तसं बनवायचं समला.
हा तर ते त्याच्यामध्ये हे दाबायचा आपलं अ हो पाकेची . करून पडता येत मग लिंबू पळाचे.
हाव का?
हम्म.
हे छान लागला.
तिला आता ही कुठे गेला म्हणजे तुला तुझा करता आलं पाहिजे.
आं
तू कुठे गेला म्हणलं तुला करता आलं पाहिजे बोललय मी.
हा पोळी भाजी समजा आता पुरणपोळी हे आता हे करता येत.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
आपलं पोहे झाले.
हा म हो काय पाऊस आहे का तिकडे?
पाऊस नाही एवढा म्हणजे आभाळ आभाळ आहे जरा जरा येते समजा.
आमच्याकडे अजून ही पडलं .
हाव का?
तिकडं जाय आता काय ते हे काय म्हणतात का आता तरी भूकम झाला म्हणता.
तुमचं पण संपत.
नाही आमच्याकडें नाही झाला हिंगोली साईड झालं ते.
हो. आमच्या इकडे जाणवलं नाही वसमतला ते गरज म्हणाय वसमतला.
रात्री नाही रात्री झाला ना दीड वाजता मग दीड वाजता काय एवढं लक्षात येत नाही.
. चिंडाळला तिंदा म्हणे. दीड वाजता का अ सकाळी आपल्या रात्री दीड वाजता सुमारास झाला नंतर हा अडीच पावणे तीनच्या तितक्या झाला पुन्हा मग डबल काय साडेचार टक्क्या झाला.
हम्म हम्म तीन वेळा झाला समजा.
हा तीन वेळा झाला नांदेडला पण म्हणालाय त नांदेड नंतर सांगू लागली . हम्म आमच्या इकडे नाही झालं हिंगोळीला म्हणून .
हिंगोलीला म्हणलं क हिंगोलीला काय नाही झाला वाशिमला काही जाणवालं नाही.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
हम्म हम्म.
मंग बाकीअजुन.
काय न बाबा असच मग
चहा बाकी काय
चहा झाला का?
चहा नाही झाला आता अजून, घेईन चहा
हम्म हम्म मग मम्मी आ कुठे गेली?
हा.
राहुलला फोटो घेते.
हम्म ब मग अजून.
काय नाय
काम करायला तिकडं आहे मंदिराचं.
मंदिर अस नयस अ अ तिकड आमच्या खंडीच्या मंदिराला भेटलं नाही. का पैसे घेतले ते करायचंय आता भिंती वगैरे. बांधायचं त्याच्यात
किती भेटले समजा.
आम वाटठी सहालखा चंद्रभदची काई ह. का. मग ते सत्तर क का लाख रुपये अस. सत्तर लाख म्हणजे चौकुड सभाखंडा. पाणी भिची ओढायच्या टोकरी.
ज अवार व सु.
बरोबर
हे काय माहिती ए आय. हम्म हम्म चांगली गोष्ट आहे मग
हा ते कारण चौकडून उघडा आहेणार ते पाणी ला. तीन लागतील कोणे कोणी. चौकण ते एक सभामंडप आहे ना उघडाच आहे. भदी राय काही नाही कस लाव दिल्या का.
बांधकाम सुरू केलं समजा दोन तीन महिने लागतील बांधकामाला.
सध्याच नाही चालू केलं आता आता ग्रँड आ त्याे आलं ते भ ते. हम्म चालतंय की विधी विधीवून मुख्यमंत्री आम.
हम्म
पंतप्रधानचा मुख्यमंत्री मी तिथ
हा?
निधी मधून गेलेला आहे त्यांनी.
हो हो का म्हून सांगितलंय सज.
मला अस मुख्यमंत्र्यांनी ठव मुख्यमंत्र्यांला अस हे. अरे ते
बाकी आजून.
आता धपुरला अडे ते
हम्म.
वृद्ध बुटला जाते ना मुख्यमंत्री ते त्यांनी ते मानव पण त्यांना आवड आहे मानभवत मु्य नगर त्याच्यामुळे. सगळं थंड बाराड त्याला प्रत्येकाला नि ते बी केलं कसं तर
हा हो का.
हा.
आम्ही बागेमध्ये येताव
हम्म